काय तो पण हॅलो येत आहेक.
हा बोला. मी तुम्हाला कॉल करायला गेले आणि दुसऱ्यांनी मला फोन केले तर एकदम अचानकच.
होय हा हा.
हा. माझे दोन कॉल असेच सबमिट झालेत बघा आता ते परत रिर्टन कॉल पण लागणा झाल्यात.
नाही होत नाही ती सबमिट झाली नाही एकदा परत होत नाही ती
ह असेच फुकट गेले बघ आता माझे कॉल.
हो होत तस ते नेटवर्क इश्यू मुळे तस होत ते. हो जेवेले तुम्ही जेवला?
होय बघा जेवुनच जेवायला बसलोय आणि सगळेजण फोन करायला लागलेत कॉल साठी?
मग रिसीव्ह नाही करायचं सांगायचं ना असं असं जेवालोय म्हणून.
हा रिसिव्ह अ अ सांगितलं की मग तसं?
हा. कसं ते माहिती आहे काय आपलं आपलं तिने कॉल करून काढून घेतात पण आप- पण कॉल के करतो म्हटल्यावर नाही म्हणतात असं होतय.
तेच की
हम्म.
काय अवघड.
असं नाही करायचं एक आपला कॉल एक त्यांचा कॉल करून घ्यायचा त्यात काय आता तेवढं. त्यांचं पण होतय आपलं पण होत.
बाळ काय करायलाय?
का झोपले बघ आता अंघूळ घातली त्याला झोपलं आता ते
ह.
हम्म.
हम्म.
जेवलीच सगळी घरातली हो अजून सव्वा महिना पूर्ण व्हायचाय ना त्यामु
हा हा हा घरातले सगळे जेवले बघा.
हा हा. म काय आणखी
काय नाही त्यात आणि पाऊस चालू आहे.
म सध्या टास्क वगैरे पूर्ण करताय काय?
टास्क होय चालू आहे ते पण हळूहळू आता कोण नसल कॉल वरती तर मग टास्क करायचं?
हा मग आता किती तास झालेत?
जास्तच दोन झालेत की?
आ.
दोन झाले की टास्क?
नाही टोटल किती झालेत म्हणते मी सकाळपासून. पंधरा वीस असं कॉलिंगचे. ह.
कॉलिंगचे लई कमी झालेत? नशीब माझे दहा झालेत म्हणजे सगळं मिळून म्हटलं तर चारच झाल्यात माझे आता कॉल. आजचे.
आजचे
होय.
हां हां म्हणजे मलाच केलाय काय?
हा तुम्हीच की आणि कोणाला नाही.
हा हा.
होतय आपण व्यवस्थित केले की होतय उद्या चा एक दिवस आहे उद्या उद्या मी पण फ्री असते तुम्ही पण असताय आपण करून घेऊ आपले टास्क काय असतील ते कमप्ललीट आहेत ग्रुपमध्ये पण ते कस ते वर्कर आहेत. ना ति
होय.
पण करतात घरातली ज म्हणजे घरातलं पण सगळं बघतात त्यामुळे त्यांना पण एवढा वेळ मिळत नसतोय. जेवढा म्हणतोय तेवढ् तर तुम्ही करतातच तरी पण.
हम, तुमचा घरचे जेवले काय सगळे?
काय ते?
तुमच्या घरचे सगळे जेवले का म्हणत
होय बसले की जेवत बस ममूल झोले तो प्रत्ये घेऊन घेतले नाही त्या नंतर आणिने ओठला की बसायला लागते आणि.
होय.
काही मी जेवताना सु उडते आज झोप अंंगो घातले त्यामुळे झोपलाय त्यो पण.
ह ह ह.
थ बरोबर त्याला कळते जेव लागलं ते. आता आहे आपण आहे तोपर्यंत बोलूया हो ना तुम्ही आहे ना फ्री? आपण जोपर्यंत फ्री आहे तोपर्यंत बोल उद्या आठ करता येईल. चालतंय की होय.
आणि काय?